हा बोल क ददी
कमी आवाज यालाय माझ कमी आवाज आहे. मोठा आवाज करा क
आवाज फुलल ऐके.
हा हा आता आला.
आताला
हम्म.
काय कराय लागलं हस म्हण.
पाणी प्यालतो पाणी प्यालतो.
पाणी प्यायलागे.
होय झालं सगळं आवरलं. कुठलं काय नाही चालू आहे बघा.
करायचं अजून आता नाश्ता ते मग अ नाश्ता करून पोरं गेल्यात. ट्युशन ला म आता भेंडी चिरत होतो भेंडी तेवढी चिरली आता आणि आता करायचं स्वयंपाक फक्त भाजी तेवढीच करायची आहे आमची केल्या सगळं आवडले.
शेडकडनं पोल्ट्रीकडनं येऊन सगळं आवरायचं.
होय.
माज घरात कोण नसल्यामुळ जर असं वेळनें गेलं पोरं उठल्यानंतर
हा हा.
यायला वेळ झाला म तिकंड येऊन लोट झाड सगळं फरशी पुसल्या परत देवपूजा, भांडी, कपडे
माझ येणार नाही सच
आता कसं येेतीस सांग की.
होय यायला मिळतच नाही सोडा तुम्हा संकेतदादा त्यांनी काय त्यां त्यांनी म्हणाल्यात पोरगीची तब्येत बिघडल्या बघतो कसं काय काय होतय. त्यांनी दोघे आल्यात होय.
हम्म म्हणजे तेनी म्हणाल ते बा म्हणजे प्रतीक मगाशी यांना फोन केलेला मी जमल तर जाणार आहे इकड आणि आणि काय आणि कोणीकड काय कार्यक्रम आहे म्हणत होता.
होय दी्क्षिच साखरपुडा आहे आज.
होय.
होय दीक्षाचा साखरपुडा आहे.
खरच काय ग आम्हांला माहितीच नाही की आम्हांला सांगितल्यात काय बघ. हां आम्हाला सांगितल्यात काल हां हां नाही खरं आम्हांला काय सांगाय नाहीत बाई कुणीकड दिलंय तिला?
काय माहीत बाई मला काय मी सगळं काही विचारलो नाही. नुसतं मम्मी तेवढच म्हणली साखरपुडा आहे म्हणून हम्म त्यासाठी म्हणून त्यांनी येतील. होय.
म्हणजे कीर्ती म्हण कीर्ती म्हणजे प्रतीक आता फोन केलता ह्यासनी आणि दादा म्हणजे ते तिरुपतीला जाणार आहेत नव मग कधीचं तिकीट बुक करणार आहे सांग मला अगोदर मी आज कीर्तीला घेऊन चालोय तिकड साखर पुडा हाय. आणि हेला जाणार आहे आणि तसच वाढदिवस करून येणार आहे असं म्हंटला. आणि मी तिकंड येऊन पुण्याला जाणार आहे कीर्तीला सोडायला.
पुण्याला
कीर्ती जाणार आहे हां कीर्ती पुण्याला जाणार आहे वाटतं नव
हां.
मामी पुण्याला जाणार आहे म्हणा लागला कीर्तीला सोडायला एक दिवस जाणार सोडून दुस दुसऱ्या दिवशी परत येणार मंगळवारी, बुधवारी येतोय. आणि गुरुवारच- गुरुवारचं तिकीट बुक कर म्हणून सांगत होता बाई.
हां.
हॅलो
अस हाय होय.
होय ते आता हिला मंजिरीला म जरास पोट तेन आल असल. म ते जरास काम तेन करायला बरं पडतंय. मामीना एकटीला लोड होतय नव म्हणून जात असल.
हम्म हम्म मला पण ते म्हणालतीत पुण्याला
मग परीक्षा झाल्यावर जा की मामी तेन फोन करत्यात की नाही तुला?
करत्यात कि.
करत्यात
होय.
हम आम्हांला काय करायला नाही बाई आता आराध्या तिकडं होती तेव्हा करत होतीत सारखं मला आता म्हणतील लेक होती तोपर्यंत केली, लेक आल्यावर फोनच बंद केली म्हणते. करायचं.. जराच करून बघतोय आज संध्याकाळी आराध्याला लावायला होतो फोन.
तरा.
रवि रविवारी रविवार आहे ना आज सुट्टी असते मंजीरीला.
हम् हम.
फोन लावून बोलत जराच हातांगबरोबर.
चालतेय की मग कधी जाणार आहे कीर्ती तिकडं.
कीर्ती मंगळ सोमवारी काय मंगळवारी जाणार आहे म्हणत होते..
हम्म हम् हम् हा हा म राहणार आहे जास्त दिवस.
काय माहितीय काय सांगाय नाही खरं अ म्हणजे. ह्यासनी प्रतीक फोन केलता जाणार आहे पुण्याला मी कीर्तीला सोडायला.. आणि एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवशी परत येणार आहे असं म्हंटलं म्हणजे मी फोनवर बोलताय ऐकलो.. आता पट्ट पाहिजे म्हणून. म गोंड मारायला तर तेनी तेव्हा तचा फोन... नाही तिथच बसलेलो मी पण कामाला प काय. आणि पट्टा दिला वय आम्ही शंभर जोडी गोंड मारून. पटत पाहिजे पोल्ट्रीकडन येऊन म्हण. आपलं सगळ नाचतात त्यां. ून आवरून आणि पट्ट दिलं दीडशे शंभर तोडी गोंड मारून.
हा हा हा.
आणि मग आता कामाला सुरुवात बाकीचे आवरले सगळं आ. आ जेवणताात सगळी खाल्ल्यात म्हल्यावर लवकर काय जेवतात हे म्हण मला दोन वाज. पर्यंत जेव म्हणायचं नाही बाई मला काय बुक नाही. राहूनंदे म्हटलं तो पे माझा टास्क कंप्लीट होते. बारबार करून बारबार करून रे काम होत तिकडं.
होय.
सकाळपासून झालं तीन कॉल.
हम् हम् हम.
तर.
म आणि काय म्हणतायस कुठली तर रेसिपी सांगा की. तुम्हाला जी येत येत.
आता कशाची रेसिपी सांगू मी तुला विचारणार होतो.
धडपे पोहायची सांगा धडपे. े पोहे तर तुम्हाला आमला आवडतात.
खाल्ल्यास खठ तू.
आम्हाला मिेरगन त्यांनी करून दिली ते तेव्हा दोन चार वेळा. त्यांनी लाडू बिडू केली म्हणजे. त्यात वयामाला चॉकलेट केली देतात सगळे देतात.
मी कधी करायला नाही ग ऐकलंय नुसतं दडपेपोळे पोहे म्हण रेसिपी बघितली मोबाईल ववरती. पण करायला नाही प कधी.
एवढं मस्त केलेली. फक्त काय आहे तेलाची फोडणी वरणं टाकायची आहे तसं पोहे भिजवून घ्यायचं. कांदानी.
जे काय आपल्याला पाहिजे ते ऍड केल बटाटा काय त्यांनी घालत. नाही शेव असलं खरं मस्त लागत होत त्यानी केलेलं ते. कोतिंबीर शेव.
मी आज सकाळी पोहेेच केलतो सोडख तिला आराध.
ेव घरी के आमच्यात काय होत बर कशासाठी. ति तर शेव हां भडंग करणार होतीत आणि भडंगमध्ये शेव घालायचा होता.
हम्म आम्ही दिवाळीत करतोय तसच की शेव मी घरातच करतोय.
बारीक हेज शेव केलती सेम दुकानगत त्यात फक्त बटाटा खिसून हां हां.
रव्याज लाडू जरा करणार आहे, मम्मीला फोन करणार होतो मग आता मम्मी म्हटलं वाढदिवसाच्या गडबडीत असल मग परवा मी ते मम्मी त्यांच्या इकड गारवा घेऊन गेलो नव्हतो काय पोळी-पोळीचा.
हां हां
त्या गुजराती बाई बरोबर बोलून मला मळ ळच डच व्हा लागलय कालपासन
कसली भाषा आहे नेमकी जरा एक शब्द तर बोलून दाखवा तिचा
अगं ती अ पोळी आपण पोळी म्हणतोय क नाही ती पोळ-पोळी पोडी असं म्हटंली ग. ते मला कालपा सन कने तिच्या बरोबर बोलताना मी सगळ्याला डच असं डच उच्चार याला लागलाय ते तोंडात. आणि आता मला तुझा मगाशी कॉल आलाता कने तेव्हा तिझा मिस कॉल दोन पडल्यात मला ती म्हणाल्या की तिज चारच कॉल झाल्यात मी तुम्हांला कॉल करतो म्हणत होती. मग खरं म्हटलं दुपारी माझ आवरून करतो बाई म्हटलं चालतय म्हंटली. म तेच मम्मी कड गारवा घेऊन पोळीचा गेलेलो तेव्हा मम्मी म्हणा लागली तसच कसं रिकामी दुरडी द्यायची म्हणून कने मम्मी न किती तीन तीन, साडे तीन किलो साखर आणि रवा हाय आहे तीन तीन किलो आणि वर आणि अर्धा किलो आहे म्हणजे साडेतीन किलोच रवा पण आहे. आणि अ आणि काय काय दिल्या बाई लाडू, चीवडा, भडंग आणि खाजा आणि ते सोनपापडीचा डब्बा
हां हां.
चक नाही रुखवताच ग आलेलं.
तेच की हां हां.
रुकवत मुलगीकडन आलेला की नाही मग ते आता सग दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी सगळीच गेलीत नव कोणच नाही मग त्यांच्या घरात एवढं काय संपणार आहे. मम्मी एकटी खात्या आ ती पण दोन दिवस थांबली आणि पोरगी पण ती गेली. पाच दिवस राहिला
होय आता कधी येन जाणार आहेत मग?
ती आता उद्या येणार आहे ब मम्मी उद्या आणायला जाणार आहे.
हां हां.
मग मम्मी म्हणा लागली होय संसार चालू नाही आता ती मग कि किती आणि आठ दिवस राहील. आठ दिवसांन आणि तिचं कॉलेज चालू आणि जात्या का
काय कॉलेज करत्यात?
ते हेच करा तुझ्यासारखंच कराय लागल्या बाई ती.
माझ्यासारखं
हो डॉक्टरचच करायल लागल्या म्हटली बाई.
होय.
हम्म.
हां हां. कुठल्या कॉलेज ला आहे?
काय माहिती बाई ते हॉस्टेललाच आहे तिकडं
म तिथंच राहणार?
तिथंच राहत्या ती. मग आठ दिवसातनं एकदा येईल इकडं. दोन दोन दिवस सुट्टी काढेल. शुक्रवारी संध्याकाळी शनिवारी सुट्टी असत्या म्हण त्यांना. शुक्रवारी संध्याकाळी येत्या शनिवार, रविवार हे करू न - - सोमवारी सरळ जात्या. रोज येऊन जाऊन लांब पडतय गं. हा.
कोल्हापूरमध्येच राहा म्हणावं कि म तुमच्या दादाला. तुमच्या दादाला ओ. कोल्हापूरमध्येच रा म्हणावं.
तिथं दुकान आता तिथं घातल्यात तेनी आणि मग कसं जाणार आ आता गिरायक एकदा हे झालेली मग तुटत्यात सगळी.
होय.
आणि येऊन जाऊन लांब पडतय की म्हणून ते आठ दिवसात
येऊन जाऊन एवढं लांब नाहीये. सांगलीच्या बस - - कायम असत्या आणि केवढ्याच जातोयं नव्हं जयसिंगपूरला. सांगलीच्या बसन जायाचं.
आता काय एक वर्ष का दीड वर्ष राहिलंय म्हणाल ती बाई फक्त
हा. हा.
आता तिनं एक महिना सुट्टी घेतल्या नव्हं. लग्नाच्या आधी आठ दिवस आल्या फक्त आणि हे इकड पंधरा दिवस.
हा. हा. भारी हाय कि.
मग आता येईल म उद्या आणायला जाणार हाय मम्मी आणि चार दिवस राहत्या तथं. आणि जाणार मग लगेच पुढच्या सोमवार- - पसनं काहीतरी जॉईन करणार हाय म्हणालती बाई कॉलेज आणि परत.
होय करायला पाहिजे ओ. मग काय जास्त सुट्ट्या घेऊन पण चालत नाही.
शिकवलेलं समजत नाही म्हणत्या.
होय.
हं. म्हणून जाणार हाय म्हटली लगेच.
चांगलाय बाई.